हॅलो!
हा हॅलो बोला की.
हा आवाज येतो काय ताई, हा जेवण झालं?
जेवा लागलोय बघ, जस्टच जेवलोय.
हम्म हम्म हम्म हम्म
तुमचं झालं जेवण?
हो झालं बघा आवरलं.
हम्म हम्म
हम्म, मुलगी झोपली की.
हम्म, मला रेसिपी पाहिजे होती.
अ कुठली?
ढोकळा.
हा
म हा हेच पीठ बेसन पीठ. म्हणजे आपलं डाळीच पीठ. डाळीचं पीठ ताकामध्ये भिजवायचं.
हम्म
रात्री भिजवून ठेवायचं.
हा
आणि सकाळी का नि एक चिमुटभर सोडा घालून ठेवायचं एक दहा मिनिटं. करतेवेळी. करतेवेळी, दहा मिनिटं सोडा घालून ठेवलं क नाही, आपण पाणी ठेवायचं अगोदर पातलेत खाली.
हां.
पातेला घ्यायचं पाणी घालून ठेवायचं पाणी उकळून उकळी येईपर्यंत ठेवायचं.
हां.
नंतर ना वर एक ताक ठेवायचं. पातिल्यावर बसायाचं असा एक हा आणि त्या ताटाला जर असं तेल किंवा तूप कुटलं तुम्हाला आवडेल ते
हा.
आवडीनुसार घालाय लावायचं ताटाला फक्त तूप आणि त्यात ते हा मिश्रण घालायचं त्यात. तुम्हाला चवीनुसार ओवा होवा मीठ आणि तुम्हाला मिरची हवी असेल तर मिरची घालायची ठेचून जरा ह सगळं घालून मिक्स करून त्याने हा पेस्ट मध्ये घालायचं पेस्ट त्या ताटात घालायचं.
हां.
आणि वाफेवर त्या पाण्यावर ताट ठेवून त्या ताटात पेस्ट घालून त्या वरती एक झाकण ठेवायचं.
हां.
दहा को दहा पंधरा मिनिटं ठेऊन बारीक ह्याच्यावर ताटवर दहा पंधरा मिनिट ठेवायचं. हा म्हण आपण एक सुरे कोचून बघायचोय.
हम्म.
म्हणजे खाली ये लागतय काय नाही ते
हम्म हम् हम्.
ला म्हणजे काढून घ्यायचय आणि जरा जाड झाल्यानंतर आपण अ आपल्याला कुठल्या आकारने पाहिजेत तसं कापून घेऊन गार झाल्यावर काढायच हा मग काढून त्यांनी नंतर आपल्याला मीठ मोहरी मोहरी मोरी तर सारख घ्यायचा.
हां.
आणि नंतर त्याच्यावर जर कोथिंबर चिरून टाकून तडक्यामध्ये जरस आपनं साखर घालायच. आपल्याला स न तेवढं लागलं तेवढं
हा.
त्याच्याब वातायच एक थोडस जरा फोडणीमध्ये पाणी घातला तरी चालेल म्हणजे मऊ होते जरा पाण्यान.
हा हा हा.
आणि ते रस्ता सकडे बसायचं त्याच्यावर
हा हा.
छान कसष पण होत्या आणि चवेला पण छान लागते.
हम् हम. मी मध्ये केलं होत एकदा मोबाईल मध्ये बघून
हा हा.
पण ते काही जमलंच नाही.
मी असं केलेलो एक दोनदा
हा हा हा.
आतालेली व्यवस्थित छंद आहेली हा. बृंदवान
हो हो चालते की करून बघते ट्राय
हम हम
हम्म युट्यूब वरच कसं एक एक येतात व्यवस्थित होते एक एक एक नाही होत
एकच होय आणि युट्यूबवर तर त्यांनी करतेला वेगळंच असते मधी मध्ये स्किप्ट करते त्यामुळे आपल्यास मी काय ल समजत नाही देेत हा
आणि काय मग आज स्पेशल काय संडे
ब दोसा च्याक काय
मी काय नाही बनवलं ् मुलगीची तब्येत थोडी ठीक नाही म्हणून
हो पण मिळाला पाहिजे मग तुमच्याकडे कुठली स्पेशल रेसिपी मला पण सांगा
हो सांगते की तसं मला काय बनवता येत नाही सोडा मी ह सासबाईज बनवते सगळं
का ते पण आपल्याला छोट्या छट काहीतरी येत असतय
हां अ कॉमन म्हटलं तर आपे आंबोळी एवढंच
हा हा आंबोळी कुठल्या पद्धतीने बनवताय तुम्ही
अ आंबोळी बघा जर अ चार वाटी जर तांदूळ घेतलं तर त्याला एक वाटी उडी डाळ घ्यायची
हम
आणि एक वाटी पोहे आणि शाबू
बाबू पण घालताय
हो म्हणजे शबून जरा अस चिकट छान होते आणि मेथीदाने,, ते भिजत घालायचं. सकाळी आणि संध्याकाळी बारीक करायचं ते. आणि मग जर फुगण्यासाठी आता. पावसाळ्यामध्ये कस फुगत नाही ना पीठ,, तर अर्धाऽ अर्धा कांदा फक्त त्याच्यामध्ये घालायचा,,, फुगतय पीठ.
हम काय आपण बारीक चिरून गेलायचं काय हालस हा हा हा
फक्त त्याच साल काढायचं आणि अर्धा चिरायच आणि टाकायचं त्या पिठामध्ये रात्री आणि सकाळी तो कांदा काढायचा पिठामधल्या त्या
म्हणजे अंमूजपणा जास्त येतय का
हा नाही फुकतय पीठ आणि अंबुसपणा पण येतोय आणि जर तो त कांदा काढला की नाही,, तर मग तो जर त्यातच ठेवला,, तर त्या आंब आं जास्त आंबूस लागतोऽ ते पीठ,, म सकाळी काढलं तर ना व्यवस्थित होतय.
दिवीला मग कांद्याच काय फ्लेवर त्यात उतरत नाही ना? ठेवता ते,, नाही ना,, ह हा हे असं छोटं, छोट काहीऽ तर वेगळं असतंयचआपल्याकड.
होय होय,, मला पण असंच, मैत्रिणीच्याकडनं वगैरे.
हा,, म तेऽ
बाकी काय म्हणताय?
ब का? म् अंतसय. त काय.
हॅलो हॅलो, हा आवाज येत
हॅलो
हा, येतोय आवाज?
हा, येतोय-येतोय.
हां.
बाकी काय, मी पण असंच मैत्रिणींच्याकडन वगैरे शिकलेलो आय.
ह ह
हम हम अजून काय मग?
काय नाही
हम्म -हम्म -हम्म- हम्म.
हळू यालाय काय?
हम्म...
मला एक दुसरा एक कॉल याय लागलाय.
हा- हा- हा.
हम्म मग त्यामुळ हळू येत असलं आवाज.
हा -हा -हा.
हम्म. म काय?
काही नाही बघा, आता जरासं बाजार, जेवण झालं. जेवण आवरून तेच पोरगीला झोपवत होतो, ती झोपली अ ता.
हा -हा.
हम्म, सुट्टी असली की असं टाइम जात -टाइमपास होतोय बघा घरात.
असल तर जरा बरं असतय.
बरं असतय व्हय त्या कामाच्या वेळेत सगळं आवरतयं भरभर.
होय नाहीतर असं टाइमपास होतो फक्त. हम्म... घरचं पण आवरत नाही, आणि सुट्टी हाय म्हणायचं निवांत करूया.
म्हणायचं तरी निवांतच होत असतय म दिवस दिवसभर केल तरी निवांतचं असतय. आवरतच नाही, काय करायच? बाजार वगैरे कुठल्या दिवशी असतोय तुमच्याकडं?
बाजार बघा इथं रोज असतोय आपला भाजीपाला. आणि शनिवारी फक्त नसतोय, आणि बजार काय आपलं किराणा बाजार तर काय इथंच आहे बझार ते पण रविवारी फक्त बंद असतय, बाकी दिवशी असतय चालू.
हा- हा-हा.
हम्म
हो आमच्याकडं गुरुवारी असतय बाजार. आमचा आठवड्यात एकदाच भरतोय बाजार परत रोज मिळतय. पण थोडं फारच मिळतय जास्त मिळत नाही.
हा -हा- हा. तुमचं दुकान कसं चालूय मग?
दुकान नाही आमचं.
म?
ही गारमेंटची कपडे शिवतोय घरात.
हा -हा -हा -हा- हा. हा तेच की मग ते चालू हाय का काम आता?
होय होय चालू आहे की.
हा हा हा. मुलगी झोपली तुमची?
झोपली. आताय झोपली.
हम्म हम्म लयं दमवत्यात ओ पोर. कधी एकदा मोठी होत्यात अस होतय बघा.
हो काय करायचं. एक थोडे दिवस सहन करावंच लागतय. पर्याय नाही.
होय मग काय.
हो हो परत मग अंबाबाई मंदिरात स्पेशल अस काय असत? म्हणजे कधी तर आज आलं तर. जनरल इन्फर्मेशन
अ म्हणजे अस काय अ दर्शन दर्शन घेतल्यानंतर काय नाही, दर्शनच्या तिकडच्या साईडला महादवा रोड एक आहे. तिथं शॉपिंग करू शकताय.
हम्म
आणि प्लस तिकडं आतल्या साईडला असं ज्वेलरी वगैरे पण आहे.
मागल्या रोडला जरा स्वस्त मिळतय.
म्हणजे आपलं आपण कसं स्टेशनरीमध्ये गेल्यानंतर थोडं महाग भेटतं ना आपल्याला. त्यांना त्यांचे चार्जेस पण लावतात. म माधवा रोडला सगळं स्वस्त मिळते. आणि तिथे दुपारी जे प्रसाद अं
कपडे वगैरे
काय म्हणला?
कपडे कपडे
कपडे पण मिळतात की. महाद्वार रोडला हो.
आणि महालक्ष्मीच्या मंदिरमध्ये प्रसाद पण असतो रोज.
हम्म, म्हणजे जी बाहेरगाव रोज असतो हो.
जी म्हणजे, शक्यतो बाहेरगावचीच खूप जण येतात ना. कोल्हापूरपेक्षा बाहेरचेच लोक जास्त असतात. मग त्या लोकांना प्रसाद पण असतो तिथ. आणि तिथ कस केलय. जी कोल्हापूरमध्ये राहतात ना त्यांना शक शक्यतो नाही देत. कारण बाहेरच्या लोकांची गैरसोय होती ना.
हा हा
त्यामुळं
पण त्यांना कळणार कस गावी आपल्याच गावचे आहेत. का बाहेरचे आहेत.
ते पण आहेत सोडा. खरं आपणच प्रामाणिकपणे हे करायच हो.
ह हा
अस म्हणजे तिथं काय प्रसाद वगैरे संपत नाही सोडा.
हा हा
पण कसं की आता आपणच विचार केला तर दुसऱ्यांचा कि बाबा त्यांनी बाहेर गावावरून आहेत. मग त्यांना जेवण नको काय अस. आणि शक्यतो को तुम्हाला सांगू का कोल्हापुरातली कोण जात नाही शक्यतो जास्त महालक्ष्मीला. कधी तरच जातात. बाहेर लोक येणारे खूप असतात. मुंबई, पुणा वगैरे अशी भरपूर लोक येतात. बेळगाव साईडची वगैरे.
ह ह ह आणि क शनिवारी खूप स्वस्त असं मिळतय काय कुठे तर मार्केट भरते.
तिथेच कि मधवा रोडला शनिवारी कसा असते शनिवारी बाजार असतोय. आणि इ इतर दिवशी पण मिळतेय खरं इतर दिवशी कसं दुकान असतात त्या दुकानामधन तुम्ही घ्यायचं. आणि शनिवारी कसं दुकानवालेच ना तर आपल्या दुकानच्या बाहेर स्टॉल लावतात
अल तर.
आ हा. मग त्यामुळे ते सगळ्यांना किनी शनिवारी तो अ आपला म्हदा रोडचा बाजार असतोय.
हा हा म्हणजे हथ मला एकट सांगितलेली माझी मैत्रीण. अग शनिवारी त्या दिवशी खूप स्वस्त असतंय तिथं म्हण.
होय होय होय.
हा.
शक्यतो शनिवारीच यायचं.
हां हां.
म्हणजे कसं शुक्रवारी आला तर शुक्रवारी पण महालक्ष्मी मंदिरमध्ये गर्दी असते. ते शनिवारी एवढं काय गर्दी. पण नसते दर्शन पण होते तुमचं प्लस तिथे फिरणं होत शॉपिंग होते.
ह ह.
सगळं होते.